हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो, आवाज येतोय का?
हा हा.
हो, जेवण केले का?
हा नाही नाही, जेवायचं हाय आता.
हो का, कसं आहे वातावरण तुमच्या इकडे? हो आ आता जस्ट जेवण झालंय माझं आणि म्हणाल चला, ताईंना फोन तरी करावा. हो वातावरण थोडं थोडसं थंड आहे, वातावरण इथे. आता थोडीशी हवा येते, नाहीतर दिवसभर इतकं गरमतय की बास.
घरामध्ये गरम आ हे. पण बाहेर आता मी खिडकीकडे थांबली आहे, तिथे जरा थंड आहे.
हा हा.
ते तेथे फुटबॉल खेळतायत. गार्डनमध्ये सोसायटीच्या.
हा हा हा हा. काय चाललेय नक्की म्हणजे, वातावरण म्हणजे चांगलय म्हणायचं.
हो ना, दिवसाचं कसं असतं वातावरण एकदम तापलेलं.
हम्म हम्म हम्म हम्म. हो दिवसभर तापलेलं असतं आणि आमच्या इथे आहे ना, एक मंदिर आहे बर का भैरवनाथाचं मंदिर हाय.. आणि तुम्हाला सांगते, दिवसभर आता म्हणजे नाही काही एकदम म्हणजे एकदा तरी जाऊन यावं, असं वाटतं बर का. मी तर जातच असते, आठ दिवसातून पंधरा दिवसात तून एकदा जाते. इतकं सुंदर मंदिर आहे ना, म्हणजे ते डोंगराव डोंगर आहे आणि दरीमध्ये मंदिर आहे. वरून, वरून खाली आणि तिथं म्हणजे की दाट झाडे लावलीत ना, का विचरू नको. तसं मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रस्त्यावरती सगळीकडे झाडे लावली पाहिजेत. अ संकल्पच घेतला पाहिजे माणसाने, की
ते सगळ्यांनी म्हणजे अ स्वतःच्या असं वाढदिव साला म्हणा किंवा असं घरच्या आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या वाढदिवसाच्या वेळी वगैरे आपण त्या वेळेला हे संकल्प केला पाहिजे किंवा
हा हा.
कोणाला देतो, त्यावेळी सुद्धा आपण झाडं द्यायला पाहिजेत. किंवा मुलांचे वाढ दिवस वगैरे असतात, त्यावेळी इतर काहीतरी दे वस्तू देण्यापेक्षा हा इतर काही वस्तू देण्यापेक्षा रिटर्न गि गिफ्ट म्हणून झाडं द्यायची, रोपं द्यायची.
हो हो हो, ही संकल्पना छान आहे आणि ह आता मला असं वाटतंय, अ वड वडसावित्री येतेय अ तर वड सावित्रीच्या पूजेला नाही का, आपण जो वडाला जातो वड सावित्रीला जातात ना महिला आपल्या वडाला पूजा घालायला आणि मग तर मला वाटत की वड सावित्रीला जाऊ दे ही शेवटी आपली भावनिक भावना आहे. पण प्रत्येक महिलेने ना त्या वडाची पूजा करायची आणि एक वडाच झाड लावावं.
हा खराय बरोबर.
ते काही जण तर ते विकतच झा वडाचे फांदीे आणतात त्याला काय अर्थ नाहीय. खर तर म्हणजे वड हा आपल्याला ऑक ऑक्सिजन देणारं झाड आहे त्याच्यामुळे त्याची पूजा करण्याच हे. पूर्वज काळापासून ते सुरू केलेलं असणार तर येत.
वड वड चांगलं आहे म्हणजे घराच्या आसपास वड पाहिजेनच
हो कारण सगळ्यात जास्त म्हणजे त्याचीच सावली पण मिळते. आणि खूप मोठा वाढत असल्यामुळे त्याच आपल्याला ऑक्सिजन पण मिळतो सगळ्यां जास्त त्या वडाच.
हो हो हो. ऑक्सिजनच प्रमाण जास्त आहे आणि वडच झाड तुम्हाला सांगते आ. किती आहे म्हणजे त्याची पानं पण फायद्याची आहे त्याची मुळं पण फायद्याची आहे त्याच्या त्या पारंब्या त्या पारंब्या फायद्याचे आहेत त्याच्या
हो कोण कोणत्या कोणत्या आजारा पारंब्याचा वगैरे उपयोग करतात.
हो आजारांसाठी करतात समजा जर कुणाचे केस गळत असतील तर ते केसांसाठी उपयोग येतो जे आपण आयुर्वेदातलं आयुर्वेदातलं झाड आहे ते
अच्छा त्याच कसं काय करतात मुळ्यांच काय उकड हे
अ मुळ्यांच काय करतात ते हो मुळ काय करायच्या माहितीय का ते कोवळ्या कोवळ्या मुळ्या असतात ना ते कोवळ्या कोवळ्या मुळ्या आणायच्या. आणि त्याच काय करायचं. एक तर ऑइलमध्ये ऑइलमध्ये आपलं खोबऱ्याच तेल आहे ना. ते खोबऱ्याच्या तेलामध्ये ते उकळून घ्यायच्या मुळ्या उकून घेतल्या ना कडीपत्ता आणि त्या मुळ्या दोन्ही मिक्स करून जो उकळून घेतलं ना. तर आपले केस जे पांढऱ्या कलरची होतात आणि गळण्याचं प्रमाण असतं गळण्या प्रमाण अक्षरशः ऑइल ते ऑइल लावल्या. आणि म्हणजे ते तेल लावल ना तुम्ही तर तुमचा झिरो टक्के. आणि केस आहे ना केस काळे व्हायला लागतात म्हणजे जे पांढरे झालेले. केस आहेत ना ते काळे व्हायला लागत नैसर्गिक काळे राहतात केस त्याने
अच्छा चांगलंय मग केलं केलं पाहिजे हा उपाय
हो हो. नाही खूप म्हणजे वडाच झाड पण सांगते त फांदी लावा तरी येणार तसं मुळ. लावा तरी येणार त्याची पारंबी लावा तरी येणार म्हणजे वडाच झाड किती उपयोगी तुम्ही सांगा ना आपल्याला बाकीचे बी वगैरे लावून कराव लागतात पण वडात झाड सगळ्यात सुंदर आहे. आणि सगळ्यात जास्त सावली त्याची आहे. हम्म असं एक मिनिट ह.
हा. कितीडा काय तर म्हणजे कसं किती? तरी व्याज आहे.
हा एक एक मिनिट एक मिनिट.
मोठी मोठी झाडं असतात आणि तीच अशा प्रकारे ती झाडांच अजून संवर्धन केलं पाहिजे. म्हणजे परत आपण नवीन झाड लावली पाहिजे
हो सगळेजण केलं पाहिजे नवीन झाडे लावलीच पाहिजे बरोबर आहे अक्षरशः म्हणजे नाही का आता तुम्ही ह्या काय करणार आहेत वडसावित्रीच्या पूजेला एक संकल्पच करणार आहे आणि जेवढ्या महिला माझ्या मैत्रिणी वगैरे आहे त्यांना ते वडाच्या पारंबीचा एकेक म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये एक किंवा नाही जिथे जागा आहे झाडाला म्हणजे रस्त्याच्या कडेला वगैरे अस ना कमीत कमी म्हणजे पन्नास झाड तरी लावणार अस संकल्प करणार आहे
मी ना फेसबुक वर वाचल होतं एक
हा
एक साऊथ मधली साऊथ इंडियातली ती म्हणजे तिला मुलं बाळ नव्हती तर तिने म्हणजे खुप भरपूर पूर म्हणजे कि तरी हजारो वडाची झाड लावली कि ती माझी बाळ अशी म्हणून ज माझी ते मुलं सारखे म्हणून म्हणजे तिन त्या आजीला पुरस्कार मिळाला की तिने एवढ्या वडाची झाडं लावली म्हणणेव किती त्यांना एवढे पुरस्कार मिळणारे त्यांचं म्हणजे किती त्या व एवढ्या वयस्कर असून त्या वत आधीच्या एवढ्या काळात त्यांचं किती ती उदात्त विचार आहे घा हल्लीच आता हल्ली आज वर्षभरात त्या गेल्या त्यांच्याबद्दल वाचलं होतं मी
हम्म हम् हम् नाही काही काही अशा महिला आहेत ना महिला आहेत अशा काही काही ज्या निसर्गप्रेमी आहेत
आहे आपली महाराष्ट्रातच एक बाई आहे ति ना देशी वाण आहे ना त्यांचं म्हणजे हे करते गोळा करते ते आणि त्या म्हणजेकडे असं पसरवत हे विकते वगैरे म्हणजे अशी देत ती पकोणा कोणाला विकत नाही मला वाटतं अशीच दे देती कोणा कोणाला देशी वाढ नाही सगळ्या शधणामध्ये मिळत नाहीत ना सगळे आता हच्या हायब्रीडचे वगैरे त मिळतात तर त्या त्यांना सुद्धा असं पुरस्कार मिळालेले आहे मोठा मी त्यांचं सुद्धा नाव खूप मोठ झालेलं आहे की त्या देशी बाण येणारऱ आहे त्या ताई म्हणून
अच्छा नाही काही काही काही महिला काही काही महिला म्हणजे नाही का निसर्गप्रेमी एवढ्या आहेत ना त्यांच झाडे रोप त्या झाडाचे संगोपन त्या म्हणजे आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे करतात
हां काही जण तर म्हणजे असं त्यात हचं सायाजी शिंदेचं सुद्धा ऐकलंय तुम्ही त्यांच सुद्धा किती वनराई वगैरे त्यांनी किती ते हे केलेलं त्यांनी काय केलं सयाजी शिंदेने त्यांच्या आईना म्हणजे गेली आहे तरी सुद्धा तिचं नाव राहावं म्हणजे तिचं ती आपल्या सतत आपल्या आयुष्य म्हणजे राहावी आठवणीत म्हणून त्यांनी आईच्या वजना एवढं बियाणं आईच्या वजनाच म्हणजे वजन केलं तेवढ तुला केली आईचे बियाणे आईच्या वजनाचे जेवढ बियाणे झाले झाली तेवढी त्यानी झाडे सगळीकडे लावली आणि म्हणजे आईक स्मरणात म्हणजे आई गेले तरी सुद्धा तिचं स्मरण राहील म्हणजे तिच्या रूपाने ती झाडे आहे ह तिच्या वजनाची एवढी म्हणून तशाप्रकारे त्याने हे केलेलं आहे म्हणजे असं ते सायजी आपण पिक्चर मध्ये वगैरे बघतो ना कि ते किती विलनची वगैरे काम करतात पण खरे खऱ्या आयुष्या त्यांच्यामध्ये ते किती एवढं सोशल ऍक्टिव्हटीमध्येध्ये किती म्हणजे पुढे आहेत आणि किती चांगली कामं करतात
हो हो खूप खूप सुंदर म्हणजे यांच्यामध्ये पण अ जेवढे त्यांचे आहे हे ते सोशलच्या मध्ये पण खूप छान काम करतात
हो आता पुढच्या महिन्यामध्ये ना त्यांचं एक आम संमेलन होणार या बघत तुम्हाला पण जमलं तर नगरला आहे ते संमेलन तुमच्या इथून जवळच आहे तुम्हाला करेन मी कॉल
हो
हा पाठवते तुम्हाला मी ते मग हे आहे ना कधी आहे काय आहे त्यांच ड्रेस ऍड्रेस वगैरे ते आमचे एक संस्था आहे त्याच्यातर्फे तिकडे संमेलन ठेवलेले आहे आणि हजार झाडांच वृक्षारोपण करणार आहोत
मला एक कॉल येतोय मी कॉल बॅक
नाही नाही नाही हा नाही कॉल थांबवू शकत आपण पूर्ण करूया
ऐका ना थोडस एक एक दोन वेळ
नाही त असं आपण दुसरा कॉल नाही ना घेऊ शकत आपलं पूर्ण केला पाहिजे ना नाही तर तुम्हाला प्रॉस होईल
ांवा
हा झालं आपलं बायबळे संपली नंतर बोलू